ऍलो कोन हॅलो
बोलना
हां काय करतोय?
काईच नाही खोबरं खातंय
काय करतोय
अम्म
काय करतोस??
खोबरं खातोय
हां का पाऊस बीऊस आला कारे तिकडं?
आता लई पाऊशे इत
हां का कसं काय पाऊसु पाऊस झाला का नाय चुप बसा
हम्म होन बराय बरं का
हां का
हम्म्म.
तो
हां
काय काम चालूया आता?
काम काहीच नाई आराम.
हा का? शेतामधलं काम आवरली?
अरे शेत काम करून करून डायरेक्ट त्याच्यात काम करून करून हात पाय थकून गेले आता आराम चालू आहे.
असं आहे का? हा ना, भाऊ सगळ काम तू एकठाच करतो. आता घरातले लोक तुला मदत नाही करीत?
कराय लागतं बाई आता काय करनार?
हम् त्यामुळ तुलाच कराव लागत ना रे? ए बाबा काय चालूय अजून अभ्यास बीभ्यास?
अभ्यास, अभ्यास चालू करेचाय आता. अभ्यास करायचा पण हित टाईमच आग काम इतकं ये ना काय सांगु तुला आता?
हा काव कधी मेवटी पेपर?
मोठे पेपर पाच तारकेेला.
निगल
काय?
पाईपलाईन च लिकेज निगल का?
अरे, त्याला दोन दिवस गेले. मीच खांंदायचं, मीच माती, काढायची नंतर मीच हे करायचं
हा का?
हम्म.
हम्म काय करतो, बाबा आता करावाच लागत काम नाही केल्या नि होईन का?
हम्म. माझी आई गार पाणी आणायची आणि स्वतःच पीऊन घ्यायची सगळ.
आं?
माझी आई थंड पाणी आणायचं, स्वतःच पिऊन घ्यायची.
हा का? हम्म्म.
हम्म?
सख्या आई रहील्या तीत तिने तुला केलं असत. हे सावतर किती केलं तरी.
सय का?
हा
हम्म हम् हम्
हम्
कावत
अजून काहीच नाही घरात बस
पुढय
मीकेणारल इकडे
जेवण जेवण झालं का?
हां जेवण झाल
मग संध्याकाळी काय बनवणार जेवायला?
संध्याकाळी बोलू आपण काही नियोजन नाही गड्या काय करायच ते. आहहह
चिकन बनवणार होते ना?
अरे शनिवार आहे ना आज
हम्म मी उद्या उद्या सकाळी जाणार आहे.
हा पाहून उद्याच उद्या
हम्म सारखे सारखे बस भेटते पण माझच्या देवघमधून बस नाही भेटते.
उदया दिवस थांबवून जा सोमवार सकाळी जाय
नकोरे बाबा
अरे हावरे बाबा
पाच विषयाचा अभ्यास करायचा हे नको एडावून करू मम्मी
जाऊ दे ना उद्या दिवस थांब उद्या तूला चिकन बिकन खाऊ घालीन माये हाताने
पण माझे परत पेपर बिपर
कुठुन पैसे आणू भरायला
माझ्या प परत विषय राईल मग तुम्ही बोला इतकेच राहिल तितकेच राहिले मग मला दोष नाही द्यायचा
काय ताय
न कोरे बाबा लाग अभ्यास इद उद उदं थांबलो. तेवढ एक दोन दिवस तुटून जात माझ्या नानीकडे पण माहिती आहे का?
उद्या इथून परवा दिवशी सोमवारी इथून सकाळी जाय आणि मंगळवारी सकाळी नानीकडून जाय तू इथून गेला की तर मग नानीकडून दोन दिवस निघतच नाही तु मला माहितीय ना.
नको नको जातो नानीकडे मस्त
तुला चपला घ्यायचंय अजून हे घ्यायचंय काय?
नानी कडे घेतो इथ काय चपला भेट का? इथुन ईथ काय चपला भेटत का भारी
लवकर जातात. मंग
आं
अबे चपला नाय भेटल्या त भारी ये मी तिकड नाशिक वरून घेईन चपला मला फक्त हेना मी जातो उद्या इतून सकाळीच
जाय म जातो त मंग जाई मंग
हा उद्याचे दिवस थांबला नाय आणि माया बिछू लागला तुझ्या हातारी दिली मका टाकून गेला तर मंग होत नाई का पण आटकून कामाच्या टायमाला पळून जायचं आणि बिनकामाचच भाकरी खायला येऊन बसायचं माय मड्यावर
अ रे येऊन नाही बसला मला बोलवलाय तू म्हणून आलोय नाय तर येणार नव्हतो मी
आरा मंग मी तेच म्हणली ना
हा मला इम्पोर्ट केलाय तुम्ही मी नाय आलोय.
आ
मला बोलून बोलून घेतलंय तुम्ही
हुं
मला बोलून घेतलंय तुम्ही म्हणून आलोय मी इकडं निरगुडेला
हुं चाला आता अभ्यास बिभ्यास चांगला करा पेपर चांगले लिहा व्यवस्थेशीर पद्धतशीर मस्त मग सुट्या लागल्यावर इकड येऊन जा.
घरी नाय आता नाय आ बाबा तिकड जास्त ती वळली नाय.
मं एखाद कामं एखादी पाहिजे जॉब जॉब आहे म्हणजे तुला हजार पाचशे रुपये येत जाईन. त्या दिप्याने नाय का एक मॉल धरले सहा हजार रुपये महिन्याला देतो बाबा संध्याकाळचे सहा ते रात्रीचे दहा वाजालो तसा एखांद पाय आणि कामा चिटकून जाय. हा काय हे काम बघितल तुला खायला भेटणार नाही भाऊ आता या महिन्यात तुला बॅलन्स टाकून दिलय पुढच्या महिन्यात तुला बॅलन्स बी टाकून देणार नाइये मी माया कड पैसे मिळालत कोण टाकून देणार मी
काय?
पैसेच नाइये तर मझ्या तर बॅलन्स कोण टाकून देणार मी आता बॅलन्स नाही तुला पुढच्या महिन्यात
हुं
हा
अरे बघतो ना आता काहीतरी काम बघतो ना
बघतो ना बघतो ना करून करून इथंच बघ
ही ही ही
हा लाव की काय म्हणतो अजून
काहीच नाय म्हन
अ का
हं
थंडी कमी का ऊन जास्त आहेना तिकडं
हुं हुं कोमट ये कोमट म्हणजे दोन्ही सारखये.
आपल्याकडले थंडी सळी सकाळी थंडी वाजती पाटी पाटी
हुं
हुं पाठी जास्त असत थंडी वाजती. जोराात जात बोलावं लागल हुं हा करून नाही जमत. समोरचा माणूस जेवढं बोलु राहील तेवढं तुला बोलनये.
पहाटे थंडीच वाजणारे गोधडी घेऊन झोपायचं.
हा तेवढी आकली हाये आम्हाला बी हम त्या आता रूम ज घेतल्या रूमला किती भाडं पडेल बरं.
हम्म ते पोरांवर ये सहा पोर असलेत
पण तुझ्या क्लासचे बी पाहिजेल ना अतुल म्हणे त्याला नाही जमणार मावशी त्याला राहू दे एक दोन वर्ष होस्टेल लाच.
अगं मेस तेवढी फी सठ हजार ये आपले तेवढेच पैसे वाचता येत.
आणि तिसऱ्या वर्षाला गेल्यार आपल्याला तिसऱ्या वर्षाला गेल्यावर तर आपल्याला खुदच पुण्याला जावं लाग णार रे तिथं आपण राहणारच नाहीेये मग.
तु मम्मी. उगाच पैसे खर्च त्याचे मामा पण तेच म्हणे रूम बघून घे म्हणे बाहेर नसत आत लो पण म्हणे रूम बघून घे.
हॉस्टेल ब हे म्हणून तुम्ही बरे आहे भाऊ.
अरे बाहेर काय म्हणजे इथ हॉस्टेल म्हणजे कॉलेजच बाहेर ये दोन किलोमीटर बस.
रोज पाय पाय जाशील रोज ईशीन का.
पाय पाय कशाला जायचं
मग.
पप्पाची गाडी नाही का
पाप्पाची गाडी कुठ न्यायची.
कॉलेजला तिकडं जाऊन येऊ येऊन घेऊन जायला.
आणि तेल टाकायल पैसे कोण देईन.
तेल काय
आं.
सुप्यात दोन दिवस जाईन निघून
पर ते पन्नास रुपये दोन दिवसाचा
म आपण दुसकड कुड चल जायचंय.
बर.
हम्म.
हम्म हा.
हम्म.
चाल.
हम्म.
झोपा म जेऊन घेऊन झाल्यानंतर आराम करालास.
आराम चालू ये बाई मस्त.
बरं बरं ठीक आहे.
हा.
हा.
अजून.
काय?
म्हटलं संध्याकाळच काय मेनू ये जेवायला.
संध्या काय पाहुना काहीतरी बोल ना खीर पुरी बिरी वरण भात दोंडा बनवतो बाबा दोंडे करु तुनाया दोंडे.
नाही रे, धोंडे बिंड नको.
अरे धोंडे खाय ना बाबा, तू बी खाऊ ना गालत भदार टाकून मग धोंडे करून.
धोंडे भिंडे, नको बन नो.
हां.
हम
काय बनव मग?
बहिणा काहीतरी बनवलं भारी, आप्पे बनवण आप्पे.. !
आप्पे हा बरबर. व
संध्या संध्या संध्या, च्या हातात नाही संध्या लय भारी करते.
बरं बर ठीक ये.
हम्
हा ठेव भाऊ.
हा ठेवा.